येते गं.
हॅलो आता येतोय का? हॅलो? हॅलो? येतोय का?
हो हो आला आला.
काय करते? हॅलो?
काय नाही बसली आहे.
जेवण केलं का बाळ?
होय ते क्लासेसच मग काही शोध लावला का?
नाही ना मग मैत्रिणींना विचारून वगैरे थोडं क्लासेस लावून घे. पाया पक्का होतो ना मग आपला ऑनलाईनच पण शोध लावून घे वाटल्यास. हम्म.
हो.
हॅलो?
हॅलो बोल ना?
येतोय का आवाज?
हो.
हम्म.
पोट दुखतंय म्हंटलं खूप.
केव्हा उठली?
दहा वाजता उठले असेल.
एवड लेट का बरं
पोट दुखतं होतं मग झोपली होती.
पोट दुखत होतं. हां, अगं तर ते ब सा कुरकुरी वेपर जास्त खाते ना, फास्ट फूड खायचं नाही एवढं.
नाही खात नाही यार कुठे खाते, कधी कधी खाते. कधी कधी खाते ना
काय कधी कधी,, पिझ्झा आणि बर्गर ते पोटात मग त्रास होतो त्याचा.
खाल्लं का पिझ्झा कधी इतक्या दिवसापासनं सांग, लास्ट पिझ्झा कधी खाल्ला सांग?
अगं पण मग काय जेव्हा लावलं तेव्हा थोडं असं, तेव्हा त्रासईल थोडं असं ते थोडं थोडं करत करत मग ते पेंनमध्ये रूपांतर होतं ना. हॅलो! येतोय का आवाज?
हां.
बोल
काय मोक्ष आला होता सकाळी, का बरं नाराज होता तो?
कोण?
मोक्ष बोलू नको माझ्यासोबत असं बोलणार रानीला.
अग बाई गुलाबजामुन बनवलेले होते,
हम्म.
तर मग तेने रात्री भरपूर खाऊन गेला, सकाळी वि भरपूर खाऊन संपून गेला, मी कुठून देणार सांग बरं.
आता संपले गुलाबजामुन.
हो.
मी तर काल तीनच खाल्ले फक्त.
बरं झालं, सगळ मग आता किती का असत ग एक पॅकेट मध्ये, किती बनतं
मग फक्त तीन खाले, मला वाटलं सकाळी संंडे खाईल, तो सकाळी खाउ
सकाळी आला होता तो खायला
नालायक
हम्म. दे म्हणे मला चॉकलेट दे, गुलाबजामुन दे,
हम्म अग त घरी तो,, त्याच्या घरी रगडा, रगडा पण लाव तिला बणून आपल्याला
त का नादाणये ते, लि बेराडी ते, त्याच्याकडचं खाल्लं चालतंय पण आपलं घरचं खाल्लं चालतय पण त्याचं नाही चालत, असय ते.
त्यांच्या घरी फक्त वाटली ना थोडी, थोडसंच टाकून दिली ती मागं. अजून संपले नाही त्यांची बॉटल
जाऊदे खाऊदे लहान हय ग ते स्वार्थी, लय कळतं त्याला
हम्म.
हॅलो! हॅलो!
हा ते करत होती मला ते असं का करायतील ते खूप म्हणजे खूप आधी जेव्हा तुम्हाला फोन दिला होता ना तिकडला तर तेव्हा आधी ते तीन नाकारले असं म्हणत होत
हा का
हम् कोणती तीन नाकारलेल हा आणि काल ते सेव्हंटी एट पेमेंट कसल! आलं काय माहिती मग कालच्या कालाच जर तीस कालच्या कालच जर तीस कॉल झाले असते. पूर्ण कॉल लागले असते तर जास्त पैसे आले असते अठहत्तरच आले. फक्त काल
हो ना आपण पूर्ण केलं नाही ना!
काही नाही दोनच बाकी होते. कॉल
मला येतील ना आता!
दोन हा शेवटचा वाटत. हा
तीस आलं का ते तीस ला तीस मग बरोबर येईल. पेमेंट
मग तीस नंतर म लागला. कॉल
नाही कॉल नही नंतर मध्ये ऑडिओ व्हडिओच आहेत. ते कंप्लीट करायचे. ते वाक्य पूर्ण करायचेत
ह ते वाक्य म्हणजे त्याच्यामध्ये जर समजा ते ऑलरेडी जातात. म त्याच्यामध्ये आपल्याला
ते पूर्ण असेल तर काना मात्रा वेलांटी काही तरी चुकलेलं ते पूर्ण कहीच बघायचं आपण आणि ते पूर्ण करायचा.
हो हो
हम्म मग आपल्याला काय वाटतं. या वाक्यात कोणता एखादा शब्द टाकवा का टाकून द्यायचा मग आपण मग पूर्ण होईल वाक्य अस! रिकामी जागा भरायची तस
हम्
मराठी भाषा शैलीचं कसं रूपांतर त्या पद्धतीने करायचं त्यांनी दिलेलं असत. ना वर
कराव बुवा असं थोड फार बाकी राहील असेल. शब्द कटलेला
ते हॅलो म्हणतात त्याला एक्सला मेट्रिक द्यायचं नंतर मग ते सगळं फॉर्म वगैरा
हम तुझं मराठी पक्का असेल. तर बरोबर होईल ते तुझ्याने पण मग मरा ठी पक्क नसेल. तर नाही होणार
हा
हम्
चल मग करते. नंतर तुला कॉल
हो चालेल.